आ..
बोल कट झाला. आणि परत केला. मग तुझी वाट बघायला लागल तू लावणा.
अगं कानालाच होतं माझ्या, माझ्या कानालाच -कानालाच फोन होता ग.
हा झाल्यावर कट म लाव म पाच मिनट वाट बघतो.
हम्म, हम् आता बोल. तर राहूदे एकच राहिले आहे ग हां, हां. चालतय झोपलं का काय? त्याचा आवाज येईना काय नाही. होय, होय. दिवसभर हितच होती ती. आता आली.
हम्.
आता आलू होय. दिस्ती जाव आताच आलु हॅलो.
हा बोल. पनीरची ते भाजी कशी करायची ग. पनीरची घरात जर पनीर आपण केलं तयार.
पनीरला लई चिंड करत बसायच नाही काय काय करायच माहीत आहे का? एक एक जण बिन पनीर भाजता करतया. काय पनीर काय करायचं आप ‌पण जरास असं हे असते बघ हं त्या नाही येत. जा गं हॅलो.
हा बोल बोल एक
पॅन, पॅन, पॅन त्याच्या जरासं कनी नाही भाजून घ्यायच आपण ब्रेड कसं भाजतोय ब्रेड तसं तेज्यावर कणी हिकडन -तिकडन त्याला लालसर भाजून घ्यायचं. काय आणि आपला मसाला तयार न ते पूर्ण म्हणाले सगळ्या तो
पनीरचा
होय, होय पनीरचा मसाला पूर्ण तयार मिळतोया. तो आणायचा, दुधात खालायचा, आणि त्यात वतायचा. दुधात खलून वतायचा दुधात.
दुधात.
दुधात, दुधात.
हा.
दुधात खलत्यात.
मिक्स, मिक्स सगळं करायचं मसाल्यासारखं दुधात पाणी घेतय? ते दूध घ्यायचं.
दूध घ्यायचं, आणि त्यात करायचं ते.
हम.
त्याला काय लई अवघड नाही?
करून बघणार आहे. जरा घरातच पनीर. करून बघणार आहे म पनीर.
दुधात, दुधात मसाला हे खलाल, मी पण त्या ह न केलेलं बघितलेलं श्रेयाची बहीण
हा.
श्रेयाची बहिण ग.
हा, हा.
तिने केलेल बघितलेल मी.
इथ पण नेत्यात की
बघणार आहे घरा जरा घरातल्या घरातच करून बघणार बघ की जेवायला पण एक आपलं कॉर्नर तंदुरी कॉर्नर म्हणून हाय बग वृषाली हॉटेलच्या जवळ ते कसलं भारी जेवण शाकाहारी तंदुरी कॉर्नर ग कसलं भारी जेवण असतंस ते माहित आहे का
शाकाहारी
काजू पनीर घेतलेलं मी होय काजू पनीर घेतलेलं मस्तचं होत
होय
त्यांनी काय बटर रोटी खात्यात मी साधी खाते मला बटर रोटी न लगेच पोट गच्च होतय
गच्च होतय
होय मला ती बटर रोटी सहन होत नाही
मग नान घ्यायचं ग नान नान घ्यायचं नान
हा हम कधी खाल्ल नाही मी साधीच घेतोय रोटी दोन आडीच रोट्या घातोय बघ
ऐक की रोटी सारखंच असतया रोटी सारखंच असते ते नान फक्त चव कोण असत थिक कोण ह्याच्यात येत या
त्याला ते कोथबिरचं वगैरे असं लावत्यात
हा हा हा दोन दोनच यांच्यात पोट गच्च भर ते म्हणजे एक मागितलीस की दोन हेर पोट गच्चच होतंय येऊन म ते ते एक मागितल्यावर दोन येतया हा तू एक एक मागत्यास का नाही ते्हा ते दोन तुकडे करून दिलेलं असत्यात
हा बघितलं का ते एकट्याने मागवलेला ते? मस्त केलती व भाजी तर आवडली मला ति लयं भाजी र काय काजू काजू पण होत त्यात काजू पनीर
हां
जराम्ही मध्यम तिकट सांगितलेली मध्यम तिकट
मध्यम तिखट
हो मस्त केलती कधी जर जेवाय गेलीस तर तिथं जावा जेवायला
जात जातो ग पनीर खायला तिथंच जातोय ग शाकाहारीच खातो शाकाहारीच खातो
खायाला
आम्ही ह्याला जाणार होत आराधनाच्या वाढदिवसाला तिथं अ हे खाय जाणार होतो मग काय करतो माहिती हे स्टार्टर मागवतो चिकनचा
हा चालते तसं करा मग सिक्स्टी फाय वगैरे मागून घ्या
हा सिष्टी पाव ना नाही कबब वबाब मगायच
हा मगग तस चालते ते कधी आपण टेस्ट केलं ना तिथं तरी पण हॉटेल मला बऱ्यापैकी
नाही लय भारी हॉटेल ते ल भ त्याच्या पुढचं मी त्याच्या पुढं जेवलो एका अका आ त्यांच्या पुढं एकदां जेवलंय मी ते अयोध्या पार्क आहे बघं अयोध्या पार्क आहे त्यांच्या पुढे आहे एक चं अं तंदुर दुसरं तिथं जेवले मी तंदूर अंसू द्या
तिथं वुषाली हाटे जवळं आहे बघं मस्तं
माहित आहे मलां ऋषला तुच्यांया समोर आहे समोर आहे नां ऋवलं हॉटेलच्यां हम्मं मलां माहिती आहे जाळी बाहेरनं सगळं जाळीचंच डेकोरेशन आहे बघं
हां हां हां
बघितले त्यांस नाहीं गेल्यां वर्षी जायचं होतं आमच्यां माहेच्यां वेळेला चं राजवीरच्यां वेळेला चं खरं कायं म्हंटलं तिकडच्यां पुढच्यां पुढच्यां यांयला जेवलो तंदूरलां कायं तिथं तरं जेवणं आहे माहिती आहे म्हणारी लंय जेवणं भारी गं तिथं पणं अं अयोध्या पार्कच्या पार्क कलां आहे तंदूर मं दूरसरा आहे की नाही तंदूर तिथं त्यांला तरं लंय जेवणं छांन आहे भारी आहे
कुठलं मवसरी कशा करे
आम्हीं सकाळीं जेवलो सोडं मावसायारी जवले नाहीं पणं लयं भारी सगळं पनीर पिनीर तरं लेबर आहे ते स्नॅक स्नॅक आपणं पनीर मागवांयला तो पनीर टिक्कां तरं कसलां भारे माहिती ते चिकनच्यां वरं भारी आहे स्नॅक हवां तरं मांगवत जां स्टार्टर म्हणायचं त्यांला स्नॅक म्हणायचं नाहीं
स्टार्टर आम्हीं कांहीं करतोय. ते मलां लयं आवडते गं स्टार्टर लां हॅलो. हॅलो आवांज हं हो.